हॅलो हॅलो हॅलो
हा दिदी माझे वॉइस क्लियर आहे
होय क्लिअर आहे
हा ठीक आहे तुझी पण वाईस क्लिअर आहे मी बोलू शकते का पुढे हॅलो हा तर मी तुला ना एक ऐतिहासिक टेम्पल बद्दल हा ठीक आहे मी ना तुला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पासून म्हणजे आतापर्यंत जे मंदिर आहे ना त्या ऐतिहासिक टेम्पल बद्दल मी तुला सगळ सांगते माहिती सांगते
हां ठीक आहे
हॅलो हा जर का तुम्हाला वनडे ट्रीप काढायची असेल किंवा वनडे ट्रीप अ देवदर्शन करायचं असेल तर तिथे मी तुम्हाला दोन दोन म्हणजे अस ऐतिहासिक ठिकाण सांगते तिथे तुम्ही अ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालला आहे चालत आलेला आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्ही तिथे वनडे ट्रिप काढू शकता
ओके ठीक आहे
हा तर अ पंचगंगा नदीवर वसलेलं हे मंदर मंदिर आहे हा मग तिथे वरदविनायक मंदिर वरदविनायक म्हणून वरद विनायक आपल्या बाप्पाची मूर्ती अ आहे तिथे म्हणजे आता खूप मोठ तर देऊळ झाले.
हो -
आ मग ते अ छत्रपती शिवाजी महाराज माहिती असतील तुम्हाला
महितेय
हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अ तानाजी मालुसरे होते ना
हा
हा म ते तेव्हा तानाजी माल मालुसरांचे मावले जेव्हा त्या पंचगंगा नद च्या काटावर पाणी पिण्यासाठी गेले होते ना ह त्यावेळी ना त्यांच्या मा त्यांचे त्यांचे मावळे थोडस बाजूला जाऊन पाणी वगैरे काहीतरी पित होते रेस्ट मग त्यावेळेला ना त्यावेळी त्यांच्या मावळ्यांना अ ती मूर्तीली गणपती बाप्पाची
हो
हा ती ती मूर्तीये मग त्या छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी म्हणजेच तानाजी मालुसरे यांनी ना ज्यातून जस होईल तस त्यांनी तस त्यांनी
हा
त्यानंतर बरेच इचलकरजी या शहरावरती राज्य
हां
म तेव्हापासून हे मंदिर झालेलं आहे आणि त्यानंतर जसजस मंदिरामध्ये खूप
हां
धार्मिक वातावरण आहे.
हो
सुद्धा आरामदायक असं खूप गारवा असलेलं असं म्हणजे ठिकाण म्हणता ये आणि तिथे नदी सुद्धा नदीमध्ये बोटिंग वगैरे केलं जात. आणि अ
हा ह ह हां
अ खूप तो गणपती ना पण काहीतरी मनात मागितलं तर तिथे ती सुद्धा पूर्ण होते. हा आणि ते नदीवरती आहे त्यामुळे वनडे ट्रीप फॅमिली ट्रीप अ अ असं आपल्या ट्रीप सुद्धा तिथे होऊ शकतात. आणि आपलं देवदर्शन सुद्धा देवदर्शन सुद्धा होऊन जाईल ना.
होय बरोबर
हा म त्यानंतर तिथं एक तीन चार किलोमीटर वरती ना अ तीन चार तिथे मालकापूर म्हणून छोट गाव आहे.
हां बरोबर
हा त्या मानकापूर गावामध्ये ना एक जागृत देवस्थान आहे. तुम्हाला माहितीय का? ते सुद्धा खूप ऐतिहासिक आहे.
हा हा
देवाल ते म्हणून आहे.
अच्छा मला त्याजी माहिती सांग ना मला माहित नई.
ओके सांगते मी विजिट केले दोन्ही टेम्पल ला सुद्धा
हा,
मानकापूर गावामध्ये मलका सिद्ध देव आहे. त्या गावाच्या मधोमध म्हणजे थोडस कडेला
हां,
पण मधोम म्हटलं ना, म्हंटलं ना, तरी सुद्धा चालेल. कारण का, हा म्हणजे, देव, मुलका सिद्ध देवा जिथे मंदिर आहे. ना तो जिथे मंदिर आहे. गावातलं त्याच्याभोवताली झाली. ना माणसची वस्ती
हां बरोबर,
ते ना, देवाला खूप त्रास होऊ लागला म्हणे, मग लोकांची भांडणे वगैरे, कानावर पडाला लागली. देवाला खूप त्रास होऊ लागला. पण पण देव तिथून, उठून फक्त तीन, पाला ते ना तीन पावलात चार, पाच किलोमीटर अस लांब जाऊन बसलाय मानकापूर गावातून,
अच्छा,
हा मग, मानकापूर आणि शिवणकवाडी असे दोन जवळची गाव आहेत. त्या गावांमध्येच ते बसलेलं मंदिर आहे.
हां बरोबर,
हा, मग तिथे अस, दोन्ही सीमेवरती अस, असलागत म्हणजे असं असलागत मंदिर आहे. दोन्ही आणि तेथील ऐतिहासिक गोष्ट सांगायची म्हटली. तर ना तुम्हाला संध्याकाळी सहाच्या सुमारास सहा वाजल्या.
हा,
देवळाकडे कोणीही जात नाही.
अच्छा
हा, म्हणजे अ पण, त्या देवाला ना, अनेक पा
अ हम, आता रोल करत आहे. ब्रो हा
आणि, त्या भावाच्या, मालकाशी त्या देवाचा भाऊ म्हणजे मलकासिद्ध देवाचं मंदिर एकीकडे आणि भूताारसिद्ध म्हणून एक आहे. हा मग तिथे, ते दोघही देव आहेत. मग, संध्याकाळी संध्याकाळी सहापर्यंत माहिती, देवाची पालकी फिरते. आता संध्याकाळी सहाच्या नंतर ते अअ पा ते पहाटे चार पाच वाजेपर्यंत बहुतेक
हा बरोबर
हा मग तिथल्या ग्रामस्थांनी असं सांगितलय की तिथं पा पालखी फिरते.
हा म्हणून होय.
हा मग त्या भूतसिद्धाच्या पालखीच्या आडव जो कोणी जाईल ना मग तो आजपर्यंत त्या गावातून कोणी परत नाय आलाय म्हणे
हो अच्छा
हो आणि जेव्हा त्या गावची म्हणजे महाशिवरात्रीला यात्रा असते म्हणजे
हा
आणि ती आठ तास त्यांच्या गावातच
अच्छा बरोबर हा
का जे काय आपलं दुकानं वगैरे असं लहान मुलांचे खेळनी
हां
सातच्या नंतर हा सात
हा
कोणी राहत नाही ना.
हो हो
हॅलो दीदी